बजल
अरे तेच मग तुला विचारत होत मग रंकायच तिथे कुठेतरी स्टे करायचा आणि त्यानंतर मग जायचं सकाळीचोती का पन््हाळा करायचा ज्योतिबा पण ज्योतिबावरती पण आता नवीन बांधकाम चालू आहे त्यामुळे बघता येईल आपल्याला
ब
असं चाललंय
मग हे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरला आहे ते पण आहे चांगला
कोणतं
महालक्ष्मी म्हणजे
हा ते महालक्ष्मी मंदिर आपण पहिला करायचं दुपारी मग रात्रीच रंकायजवळ कुठ रिसॉर्ट वगैरे बघून राहायचं
बर ज होना सही
जेवण कुठेतरी हॉटेल ला बघायच.
ते काय?
बोला गे काय म्हणतोस मग बाकी
काय नाही बा तुझ क कधी जायचं मग आपण कधी जायचे.
शनिवारी जायचं असं झालले.
ब किती दिवसच आहे. हा.
दोन दिवस
दोन दिवस. हा. बर मा मालवण म हे राहणे सोय केले आहे ना चांगली
हा हा.
म कायज
व मला पण राहण्यासाठी रेस्टोरं बघायचाय. आणि जेवण स्वतः करून ठ्यायचं कॉले काय
हॅलो हा.
हॅलो.
हा. बोल बोल ऐकू येत. बोल ना बोल.
पध्या पध्या पध्या हॅलो.
हा काय क्लास
चालेय अभ्यास होत असते आता तर कराय चालू की आलाय. ल लोड झालाय टेन्शन आलाय आधी अभ्यास केला नाही. आता करायचं म्हून देण हम्म.
हम्. पाऊस आहे काय? पाऊस आहे काय? काय झालं?